हा एकच मिनिट. हा बोला, कॉल आला होता तुमचा, हा येत तेच.
तुमची किती कॉल बाकी आता?
आता म्हजे फक्त मी सहा कॉल झालेत.
मग आता आहे ना तुम्ही अजून आता तुम्ही मला एकदाच कॉल केला ना.
हा, ते पहिलं एक जॉईंट झाला ना हा दोन.
हा हा, म्हणजे फक्त मला काउं करा म्हणजे मी तुम्हाला कर काउं करू आणि चार कॉल पूर्ण करून घ्या तुम्ही माझे ण तुमला दता ये म कंट्य ते पुढचे चार कॉल दुसऱ्या व्यक्तीलाच करून घ्यायचे जेणेकरून म आपल्याला खूप कन्फ्युजन होते आणि कायतं फोन नंबर टाईप करायला आहे ना. मग गडबड होते तस हा आपल्या स्क्रीनवर तिथल्या तिथे कार्याच्या दिस होतोणा जीत आपल्याला नबर टाईप कराय असतो तिथे.
हो, हो.
केल का शक्यतो त्याच्या त्याच चार कॉल कंप्लीट करून टाकायचे.
ते एक बघा ना मगच आ पण तुमच ते बिना कॉलिंगचा सबमिट
हो ना.
आणि ते काय होतय, नाही ते म्हणजे हेच कॉलिंगच होत नव्हतं आजीबात म्हणजे तुम्हाला कॉलिंगच होत नव्हत. म ते सबमिट झाल्यानंतर मला अस नंतर तुम्हाला कॉल लागला.
बरोबर, म ते लागला ना की पटकन करूनच टाकायचे कंप्लीट.
चे होय म तसच करते आता.
आता कोणता विषय घ्याव.
हम्म कोनत पर्यटन?
चाले ना.
कोण ते आता तुम्ही एखादं पर्यटन ठिकाण त्याच्याविषयी सांगा काही पण.
हम्म हम्म हम्म हम्. आम्ही ना आम्ही गेलो होतो मैत्रिणी दोन हजार पंधरा मदे. कुलू मणालीला कुलू मनालीला नाही वैष्णोदेवीला. हम्म छान आहे पण तिकडच वैष्णोदेवी तिकडे जम्मू. तिकडे त्या बाजूला हा. कटराला आहे ॲक्च्युली ते तिथून जम्मू काश्मीर अ
किती जास्त अंतर असेल ना.
कश्मीरचं आहे तिथून अंतर जास्त.
गेलं होत तिथं वैष्ण मातेला म्हणजे मी ऐकूूनय असं मला एक्झॅक्ट माहित नाही.
छान आहे पण ते.
होय का.
हम्म हा देवी देवी देवी.
आणि सगळं ते बर्फाच वगैरे अस.
हो हो हो हो.
चालत जावं लागत तिथे.
आहे सोय हेलिकॉप्टरची पण पण आम्ही चालतच गेलो. आम्ही घोड्यावर गेलो होतो.
हा.
आणि मग काही पाय चालत गेल होत असं. हम्म हम्म हम्म छान आहे पण ते देवस्थान हम्म.
त तसं म्हणजे व्हिडिओज मध्ये मध्ये वगैरे बघितलं असं काय प्रत्यक्षात नाही देतलं बघितलं काय.
हम्म हम्म हम्. आता आम्हाला जाऊन पण जवळजवळ पंधरा नाही अकरा बारा वर्ष झाले.
हा हा हा.
छान आहे तितलं, म्हनजे तिकडच्या लोकांच कस याच्या वरच अवलंबून हाय ना जीवन, पर्यटनावरच आवलंबून कोलंबणे
होय का म्हणजे बघायला वगैरे ते माणसं
हा नाही म्हणजे हे जे घोडे वगैरे हे घोड्यावाले वगैरे जे वरती घेऊन जातात ना तिथे येणाऱ्या भाविकांना तर ते म्हणजे त्या लोकांचं जीवन हे ह्या पर्यटनावरच अवलंबून हे बो. म्हणजे भाविक लोक जे वैष्णव देवीला जातात ना तर आता खालून वर वरती जायला भरपूर डिस्टन्स आहे ना
हा
चालतच जाता
असं नाही ना हो
आणि कसं असतं की ठरलेलं असतं ना आप आपलं जाण्याचं येण्याचं बरोबर तिकीटाचं सगळं आपण प्लॅन करूनच कुठली पण ट्रिप अरेंज केलेली असते ना
हा
मग त्यानुसार बुआ इथे वैष्णवदेवीला गेलोत आपण इथे दोन दिवस राहणार ये किंवा एक दिवस राहणार मग पुढे दोन दिवस असं ह्या हिशोबाने गेलं की म्हणजे मग तिथे गेल्यानंतर मग आपण घोड्याने गेलो तरी इतका वेळ आली पायी गेलो तरी इतका वेळ लागेल मग त्यात ही हिशोबाने आपण तो तसं मग आणि शक्य नसतं कारण ज्यां ज्या दिनचरयेमध्ये व्यायाम असतो. त्या लोकांना चालता येत पण मग जे ज्यांचं वॉकिंग नसतं कधी काय किंवा म अशा लोकांना एक ठराविक वेळ म्हणजे ठराविक वेळेच्या पर्यंतच चालतात ना त्यां त्यानंतर पुढे त्रास होतो त्यांना तसे घोड्याने वरती गेल की की अ कमी वेळात पोहोचत म्हणजे अशा लोकांसाठी काही ठराविक ठिकाणी असच आहे की भाविक लोक लोक गेले तरच ते तिथल्या लोकांच रोजीरोटी चाल. ते असं आता केदारनाथचही तसच आहे.
हो हो हो बरोबर.
नंतर वरती घोड्यानेच जावं लागतं.
होय ना.
असं जाणारे जातात पाई पण मग काही आता खूप खूपच हेल्दी असतात त्यांना डोली करून ने
हम्म किती अंतर आहे तरी वैष्णव माते पर्यंत
वैष्णव देवीच तरी एक सहा सात किलोमीटरचं अंतर आहे.
होय ते पूर्ण बर्फातुन चालायचं ना.
नाही जास्त बर्फ नाही ये. हां कधी कधी असतो कधी कधी नसतो. इतका बर्फाळ भागात नाहीय वैष्णव देवी केदारनाथ वगैरे जरा हम्म. केदारनाथ वगैरे आहे जरा बर्फाळ भागात
केदारनाथ बघितलं तुम्ही
नाही नाही नाही गेलेली अजून
हो हो. ते आता माझी एक मैत्रिण गेली होती. तेन ते फोटो वगैरे टाकलं होत. पण मी एवढं नाही बघितलं. आमचे सर पण सांगत होते. की घोड्यान जावं लागतं. म्हणजे सरांनी फोटो वगरे काढले होते ना. म त्याच्यामध्ये ते बर्फच होता. म मला वाटायचं की तिथे सगळा बर्फच असतो.
हम्म नाही कधी कधी असतो, कधी कधी खूप पाऊस असतो.
होय ना.
जेव्हा ते कपाट बंद होतात ना, दिवाळी नंतर.
हा हा.
पाडव्या दिवाळीचा पाडवा झाल्यानंतर, केदारनाथचे कपाट बंद होतात. मग त्यानंतर तर तिथे पूर्ण अक्षय तृतीयपर्यंत बंद असताना तेव्हा पूर्ण इकडे बर्फच असतो.
हो ना.
हा तिथे म्हणजे कपाट केदारनाथच असं आहे की कपाट जेव्हा बंद करत
हम्म हम्म हम्म.
तर तेव्हा दिवा लावतात तिथे.
हम्म.
आतमध्ये मंदिरात.
हो का?
कपाटबंद करतात. आणि त्यानंतर तिथे इतका बर्फ असतो, इतका बर्फ असतो. मग आता बर्फाळ अ ठिकाणी अ दिवा कंटिन्यू राहील का? गारव्याने शक्यच नाही, किंवा मग किंवा मग आता आपण दिवा लावतो, घरात तर तो एक ठराविक वेळानंतर
विजून जातो. हो.
हा जो लावलेला दिवा असतो ना, हा डायरेक्ट अक्षय तृतीय जेव्हा कपाट उघडतात ना, तोपर्यंत तो चालू असतो. तोपर्यंत तिथे एवढा बर्फ असतो, पडलेला. की बस. म्हणजे खरंच दैवीशक्ती आहे, बा असं
हाय ना.
मग बर्फाच्या ठिकाणी शक्यय का? एवढं, आणि कपाट बंद अस तात, केदाारनाथचे. तरी पण तो चालू असतो अस, हो हो म्हणजे जे मंदिराचे दरवाजेय ना, त्याला कपाट म्हणतात.
ह ह ह. ते एकदा तेल वगैरे वतून असं सुरू करून येत असतील, ह.
करून आले तरी बा, नोव्हेंबर मध्ये लावलेला दिवा म नोव्हेंबर, डिसेंबर, बर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अक्षय तृतीया मार्च एप्रिलमध्ये असते. पाच महिने कंटिन्यू तो दिवा चाला. म्हणजे मागे पण बघा ते भूकंप झाला होता, त्यावेळेला तिकडे मंदिराच्या आजूबाजू जुने पाणी वाहून गेलं पण, मंदिराला काहीच झालं नाही.
होय ना, आपण म्हणतो पण अस एक एक महत्व असत, क एक महत्व अस बा म्हणजे आपण असा अंदाजे लावतो, म्हणजे काय एखादा अस विचार कर त्यांना काय नसते वगैरे, अस तस, पण त्या देवाचे महत्त्व ऐकत राहावे म्हणजे जे मानत ना त्यालाच खर ते पावत वगैरे असत म्हणा मि तर म्हणजे जो मानत तो ना त्याला काही तरी म्हणजे ह राहत त्याच्या एखाद्याला कस असतो म्हणजे मी हे केलं मग मला त्यात हे नाही झाल म्हणजे यशशिवाय नाही मी झालो तर ना काय म्हणजे असंच असतं पण प्रत्येक वेळेसच देव हे करायला असं पण नसतं
बरोबर आहे ना कधी कधी ते जे आपल्या चांगल्या साठी नसतं
नुसत तिथं हा तिथं नाहीच होत ते
हम्म
अस छान, आता तेला अस खर्च वगैरे किती येतो टोटली.
आता आम्ही त्या वेळेला गेलो होतो, तेव्हा आम्हाला काहीतरी बारा तेरा हजार रुपया आला होता खर्च.
हा.
हम्म हम्म हम्म, पण आता ती अकरा बारा वर्ष नाही आम्ही ट्रेनने गेलो होतो. हम्म, आम्ही जवळ चाळीस जण होतो.
ह ह.
ट्रेनने गेलो होतो आम्ही
हम्म हम आता आता नसेल तिथे हाय ना
नाही आता आता तर भरपूर बदल झाला असेल
हम्म आता एक
सोयी झाल्या पण जाण्या येण्यासाठी
पण ऍक्च्युली असं चालत फिरणं आणि अस गाडी ह्याच्यावरन जाऊन फिरण्यात खूप फरक असत नाही का म्हणजे चालत कस होतं प्रत्येक पॉईंट आपल्याला बघायला पडत.
बघायला मिळत बरोबर आहे ना आणि भरपूर वेळ त्या ठिकाणी आपण राहतो.
राहतो ना तेच ना म्हणजे पूर्ण बघायला पण भेटत आपल्याला आजूबाजूचा परिसर वगैरे येत आहे, नाही ते गाड्यावरण गेलो, घोड्यानंवरण गेलो. ते पटकन होऊन जातना आपलं एवढं लक्ष पण राहत नाही अस पण ते एखादी गोष्ट आपण चालत पायी पायीची गोष्ट करतो ना ते म्हणजे पूर्ण प्रॉपर लक्षात रहात तर इथून असं वळलो होत तसं गेल होतं वगैरे सगळं असं
ह् बघू आम्ही पण
होय होय आता कोणता टॉपिक घेऊया नंतर
मी आहे ना हा फोन ठेवला की बोलू आपण ह् झाले आपले दहा मिनिट
चालेल करा कट हम